हॅलो
हॅलो
हा आवाज कमी आलाय तर तुला
हल
हा इन्हेस्टमेंट जर्नी का चालू केलाय काय
जरा विचार चौला स्टार्ट करायचा होता आ लिए ज
काय काय रिसर्च केलास का
अ उड काशच सपेशल बघाय जातात. तसं का आहे काय त्यावर डिपेंड आहे
कशात ना सुरुवात करणार आहे एस आय बी वगैरे काय स्टॉक्सन
सुरुवातीला तररी एसआय पी ला जायला पाहिजे कारण आपल्याकडं अशी काही मोठी आमाऊंट नाही की एका वेळेला टाकायची आणि असं काही एवढं डोकं नाही की मोठ्या अमाऊंट जरी असली तरी ती कशावर टाकायची.
ते बेस्ट ऑप्शन आहे. खर
मृगीच कमी रिस्कमध्ये हा कमीरिस्कमध्ये तेच जास्त बेटर वाटते. मला पण
त्या वेळ पण जा असतो. त्याला लागणार नाही.
हां म्हणजे रिसर्चच्या बाबतीत त
हा
सुजगा उगप नाही
अजून तेच आहे जऊ नॉलेज. आली की मग स्टॉक्स मध्ये पण टाकायचं त्याला दारा लक्ष द्यायच्या. आधीमध्ये वर चाले खाली चालले.
राईट
हम्
ते आहे सोड बरोबर. तर एवढाच विषय, आहे हां देवढा विषय, एस आय पी पण स्टार्ट करताना. जरा मोठीच करायला पाहिजे एवढी पण अशी शॉर्ट करून चालवणार नाही.
होय हायच प्लॅटफॉर्म तो लाँंग टर्मचा अस म्हटला अस
अमाऊंट
हम्म
कायत मोठी म्हणजे एक महिन्याची रक्कम थाऊजंडच्या आसपास तर पाहिजेच पहिला सर्टनली तरी पाचशे ठडेवलास नंतर. न ती वावाला अस पाहिजे. हळूहळ ह असविषे कराला.
वाडवाला ना करे
आम पाश्चेझरी तू. तीन दहा वर्ष जरी ठेवलास. तरी पण एवढा काय उपयोग होणार नाही. इखर तेचर तो. पाचशेच्या ऐवजी हजारचे दहा वर्ष ठेवला अस तर पाचशेपेक्षा कम्फर्टेवली. टेनिक्स ग्र, दिसणार ती. ललेट्रली.
तसच असतं ना. इन्व्हेस्टम क जास्त. ठेवणार तेवढे जास्त. प्रॉफिट.
नाही ते तर आहेच रे अमाऊंट पण मॅटर होत रे. तू पाचशे दहा वर्षासाठी ठेवला. अस तला एवढं रिटर्न मिळणार नाही. खरं जर तू थाउजंड दहा वर्षासाठी ठेवलास. तर तुला. पाचशे पेक्षा कंपे जर तुलना करायला गेला अस. तर लले जास्त मिळणार तुला असं वाटणार फक्त पाचशे वाढवल्यात. ते अ एवढं वाटणार का नाही करळणार पण नाही.
दर, वर्षी. आपण टार्गेट ठेवायचं, दहा टक्क्यान जास्त वाढवत. जायचं म्ह
हां तसं पण एक कुठ चांगला आयडिया आहे. तसं पण करू शकतोय आपण शक एक आपल्याला पण हे होतेय. शिस्त, लागते. अशी. इथे पण आपण इनक्रीज म्हणजे. वाढत वाढत गेल की व्यस्थित घ्यायच सळं
हम्म इनकम म्हणा. आपली शक्यतो वाढतच, जाणार त्यामुळे आपण ते पण वाढवलंच पाहिजे.
हा तिच रे इन्कम पण आपले वाढत ना. दुसरीकड तेन टाकण्यापेक्षा तिथं अ हेजा व्यवस्थित अ
होय
हेला गेल्याल चांगलाय.
रिटायरमेंट प्लॅन पण
रिटायरमेंट प्लॅन पण सेट झाला आणि मोठ अ भांडवल मिळतंय रे आपल्याला पुढं कायतर बिझनेस स्टार्ट करायचा असला नाहीतर काय तर जे कशासाठी पण आपल्याला हे होतय.
इमर्जन्सी ला पण बर पडतंय.
इमर्जन्सीला बरोबरते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा.
लमसम अमाऊंटच्या बद्दल काय म्हणणं आहे तुझ?
लमसम अमाऊंट कसं करायचं बग लमसम अमाऊंट टाकून. तू सारखी तरी टाकू शकत नाहीस लमसम अमाऊंट लमसम अमाऊंट टाकणार तू एकदा. मग काय असंच मी माझ मत हाय लमसम पण एकदम एवढी मोठ टाकायची नाही काहीतरी लिमिट असणार ते आधी लिमिट हे करायची हुडकायची. आणि त्यानंतर म ती लमसम पण जरातुज्याकड असली किं म टाकायची असली की टाकायची असं काय
खर रिटर्न केवढा मिळतोय रिटर्न मिळणार का कमी मिळणार?
अ लमसम जर ला तू टाकलास. अ काय करायचं एस आय पी प्लस लमसम करायच म ते व्यवस्थित होतय. पाहिजे त्यावेळा लमसम टाकायचं आणि एस आय पी इकड कंटिन्यू चालूच असणार.
ते लक्षात आलं तरी डिफरन्स किती पडणार म्हणजे समज एस आय पी आपण दहा वर्ष ठेवली तेरा, बारा, तेरा पर्सेंट रिटर्न मिळाला तर ते लमसमला किती मिळणार?
एस आय पी ज कसय आहे तू ज्या वेळेला मार्केट खाली जाईल घेणार. यायला मार्केट वर जाईल घेणार तू कधी पण काय पण झालं घेणारच खर लमसम हुनार तु एक एकाच टायमिंगला घेणार त्याच टायमिंगला ते सेट राहणार फक्त अरे ह्यात कसं जर मार्केट कमी झालं आणि तू घेतलास तर म ते जास्त फायदा तुला आहे नंतरन.
हा हा हा
दोन्ही पण टर्म्स डिफरंट आहेत दोन्ही पण प्रॉफिटेबलच आहेत खरं दोघांच अ फ्रोजन
स्टॉक्स बद्दल काय म्हणायचं फॉरेन ज्यात इन्व्हेस्ट करायचा मी ऐकल त्याचे बरेच फायदे आहेत म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा फायदे मिळत्यात.
फायदे आहेत की फायदे ते काय ते डॉलर मुळ हाय म्हणून फायदा आहे तू हायस इथ आणि फॉरेक्समध्ये करून काय करणार हाईस काय उपयोग नाई. तू हाईस इथ आणि फॉरेक्स मध्ये इन्व्हेस्ट करून काय करणार आहेस.
तेच फायदा आहे ना डॉलरमध्ये मिळते तरी
अरे खरं तुला काय नॉलेज नाही काय नाही का उपयोगच नाही
नॉलेज असल्यावर म्हणालो रे मी त्या बाबतीत म्हणणं विचाराले
तिथले रूल्स लय वेगळे आहेत रे स्टॉक मार्केटबद्दल
इतना करा लेती ये
येतंयच कि म ते सांगालोय करतातच की खरं चान्सेस लय कमी बस्त्यात तिकडच पूर्ण वेगळय तिकडे स्टॉकचा नियम जरा जास्त चांगल हायत इथल्यापेक्षा जरा म्हणजे वेटर स्कॅन बी जास्त होत नाहीत आणि प्रेडिटेबल काय करता येत नाही इंटरनल माहिती काढू देत नाहीत.
फोरेक्स ट्रेडिंग म्हणजे तेच ना बाहेरचे स्टॉक्स इंटरनॅशनल.
हम्म
आणि आपलं इथलं शेअर मार्केट नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज
हम्म फॉरेक्स कसा आहे सीन आहे ते डॉलरमध्ये त्यामध्ये रिटर्न जास्त बसतात बाकी का सीना ती जराच विषय असा आहे त्यांच्यात त्याला नियम जास्त वेगात की इंटरनल माहिती काढायची नाही इंटरनल माहिती जर काढली जर तुम्ही इन्व्हेस्ट केला गावला मग कर अरेस् तिनणार हे सगळा सीन वेगळा आहे त्यांचं रूल्स रेग्युलेशन्स सगळं माहीत क रितेश सांगले त्यांच इथं बसून रुस रेगेवस माहित करून जर हे कराय गेलास म्हणजे मोठा वेळ पाहिजे त्यासाठी असा आणि सोर्स काय सांगत आहेत ना बरोबर असतील नाही असतील तिथे जाऊन तू जोपर्यंत व्हेरीफाय करत नाहीस तोपर्यंत तुला काही कळणारच नाही
ते हे सब गेम आहे रे तो. प्रॉबबिलिटीचा गेम आहे. तर त्यात नॉलेज वाली गेम. नंतर काय सोर्सेस पण काय नसले तरी चालते.
प्र ति जरी सोर्सेस असले तरी चालते खरं तिकडं पण स्कॅम होत तरी तस. ती देच्यात स्टॉक दुसराच खुटला कंपनी बंद होणार असते ती. तिथं पण सगळं वेगळं रा आहे. तिथला मॅन पाहिजे रे, इत असून भावा तुला इथलं जमना. तिथं जाऊन आपल्याला तिथलं करायला कसं केवढा हे लागल. आणि मग पैसा तर पाहिजे, इथ पैसा नाही आणि बर डायरेक्ट फॉरेस्ट ला चल लाईस, इथंल माहिती तरी आहेत, कंपनी काय कुठं काय. कसं विसं.
हम.
तिथलं आपल्याला झिरो नॉलेज आहे रे पूर्ण त्यामध्ये आपल्यासाठी जास्त अवघड आहे. असा विषय सगळा, शक्यतो पहिला एककंड जायचं. इंडियाकडनं मग कुठं तर फॉरेक्स एकदम ट्रस्टेड आय फोनच शेअस वीअस घ्यायचं.
आणि काय ऑप्शन आहेत, आपल्या इन्व्हेस्टमेंटला जर बाकीच लँड वगैरे घर तोडल तर आणि रिअल इस्टेट आणि स्टॉक सोडला तर
मग रियल एस्टेट अ स्टॉक जर हम केला हम्म.
हम्म
लँड हे काय मोठे आहे. आणि रे हे स्टॉक्स
ठेऊ काय.
तेच वेळेच हे होत जाते.
मग एस-आय-पी मध्ये आता रिसर्च कसं करणार, कुठल्याथ करायचा कुठल्यात नाही.
रिसर्च कश्याला, ब्रोकर थ्रू करायचं, नाही तर रिसर्च ऑनलाईन अव्हेलेबल असेल सगळ्या
ऑनलाइन कस मिळणार हे.
होय, मग ऑनलाईन च मिळणार की.
हा.
ऑनलाईनच सगळ होत आता अव्हेलेबल. तेच बरं आहे. मार्केटात जाऊन टाइम पण कंझ्युम होणार. जास्त आणि मेन म्हणजे, काय एस-आय-पी ला जास्त रिसर्च करून पण काय फायदा ना.
ऑनलाईन ब्रोकर कुठली माहितीच का नावं तुला चांगलं कुठलं का.
नाही बाबा.. ! स्पेसिफिक असं मला पण कायम माहीत नाही.
हा हा.
असं असिंग. सेंग मेन म्हणजे विषय कसा आहे. एस-आय-पी ला एवढी जास्त रिसर्च लागत नाही रे. कॅम्पुटर शेअर्स.
ते तर हाय जोर.
चांगला कटलं, आपण चांगल्या फंडमध्येच टाकणार सप्ला विषयी. चांगल्या फंड ला टाकलं लँग टर्मला, तो पडू शकतच नाही ती ग्रो होणारच आहे.
हम् हम
एक मोठी टीप देतो तुला
काय
मार्केट खाली जाणार आहे खरं ती सर्टन टाइम साठीच खाली जाणार आहे परत ती वर येणारच
ह
काही जरी झालं तरी
म
विषी किती पण मार्केट खाल्ली जाऊ दे ते हायस हासं मार्केट कधी शेवटपर्यंत खाली जाऊ शकत नाही तेी वर येणार हाच आणि ते येत राहणारच म्हणल्यावर तू कोणत्या पण फोड मध्ये हा तेीच की कोणत्या पण ेरमध्ये टाक तला प्रॉफिट आहेच असंच ये ना नुकसान कस होते संयम राहत नाही माणसांना पैसे खाली आले की काढतात
हा
त्याच वेळेला जास्त घ्यायची गरज अस त्या ह ह ह हेी सगळ आतला खेळा रे कंपनीचा
अरे सांगते म बघतो मी पण हो
चालते बाय
बाय